हा काय करती,
आत्ताच कामावर बसले होते.
बसली होती, झालं काम सगळी.
हो काम झाले, मी तुला कॉल करणारच होते. ते अग कॉलेजच्या ऍडमिशनच काय झालं?
ना कोणतं घेऊ काय समजा ना बी. ए. घेणारे.
बी. ए. घेणारे.
हम्म, त्यासाठी ऍडमिशन शोधते.
काही नियोजन हे बी. ए करून?
प्रोफेसरच.
प्रोफेसर करायचं म्हणजे, तुला एम. ए. पण करावं लागेल. सेट नेट करावं लागेल.
तेच सगळं करायचे आता एक्झाम पण आहे, ना कोणती एन. यू. टी ची.
आता वाड्याला ऍडमिशन झालं, का मग तुझं?
बघून आले, करायचं चालू हे.
करायचं चालू आहे का?
हा मॉडन ला पण बघून आले. पण तिथं सीट कमी आहेत, आत्ता सध्या.
अच्छा, हम्मम तेच लवकरात लवकर ऍडमिशन घ्यायचं. कारण नियोजन तुझं चांगलं आहे. प्रोफेसर व्हायचं म्हणल्याव छान कल्पना आहे. तरी लवकर ऍडमिशन घे. हम,
तू कधी यती इकडं, . तेच म्हणतात ते की, आत्तुला एकदा फोन लावून विचार कसं काय
नाय ये ठीक आहे. कारण माझ मला वाटत होतं, तू पोलीस अकॅडमीचं पण चालल होतं ना तुझं.
हा
ते काय करते?
त्याच पण अकेडेमी बघितली. अ हिथे लोहगाव पशी. तिथं ते काय म्हणतात की, आधी तुमचं कॉलेज हे होऊ द्या, ना का म्हणजे कॉलेजमध्येध्ये पण एनसीसी असत्यात. वाड्या कॉलेज मध्ये, पण येते एनसीसी करायचं जॉईन. मग तिथे ट्रेनिंगथोडीफार घेतली ना, मग इकडं कसं तुला जमल नाही तर मध्येच तू इकडं लावलं मग तुला थोडं, फार म्हणजे कसं थोडीफार तू, हालचाल प्रॅक्टिस केली तर
हम्म, बरोबर. कारण जर तिथं हा अकॅडमीला बघू पहिला आता हे ऍडमिशन घे वाड्याला, घेतल्यानंतर रेगुलर ते कर. नंतर मग चा विचार करूया कारण तुझी पर्सनॅलिटी चांगली. त्यामुळे अकॅडमी, तुला उचलतीलच पटकन.
हम्म, बुघू ना घेन ना तरी. हो, चांगलं हे तसं हो बरे हेत सगळे. तिकड सगळे मामा यांनी
हो बरे हेत आणि हॅप्पी
हॅपी आहे ना बरा हे काय, आता बाहेर गेलाय. हम, कर हो ना आताच बॅग बीग सगळं घेऊन, आले शाळेतून त्याचं.
झालं ना, त्याला क्लास लावायचा ना चांगला.
तेच सार्थक मध्ये बघितलं. मग आता लावायचं त्याला पण.
हो त्याला पण आता जास्त बाहेर नको, हिंडायला लावत जाऊ.
हम्म, नाही बाहेर नाही आता पाठवत तरी, गेला खेळायला सुट्टी है म्हणून येतो ना कधीतरी आता तिचा फोन येऊन गेला. हम
अच्छा बरीय ना ती पण.
बरीय बाकी तिकडे सगळे
हो सगळं ठीके तेच कॉलेजच विचारायचं होतं म्हटलं आता इसं कॉलेजच झालं का नाही विचारवं.
हा ना तेच म्हटलं काय झालं आता ते मी तुला फोन लावणारच होते. तेच ते कॉलेजच काय करू कुठं घेऊ.
हम्म नाही वड्याला घे. आणि सुट्टीला नाही गेली गवी. काबर.
आग हे तेच घरात काम आवरवून. मग हॅप्पीच पण बघाव लागायचं ना तो माहिती ना तुला कसा. तस तर बाकीचे बघतात हा. तब्येत बरीय ना आईची पण काळजी घ्याला कोण नाय ना मग आई पशी पण थांबव लागत.
जा तिला.
नाही घेते ना दररोजीला देते शुगर चालूय ना ग तिची.
शुगर चालूये का? शुगर साठी औषधं वगैेरे व्यवस्थित घे तिला म्हणाव.
हा नाय गोळी खाते दररोज मग संपलेव तीला गोळी त्रास होतो.
सकाळचं तिला वॉकिंगला वगैरे पाठवत जा. संध्याकाळचं थोडं पाठवत जा.
नाही तीला पाठवते दररोज जाती उलट ते पोपटाला त्या कुत्रीला सगळ्यांना सभळती ती.
हम्म हम्म हम्म नाही आहे स्ट्रॉगे तशी ती. हम्म तरी पण थोडस जपत जा. वयानुसार तिला जपलं पाहिजे ना.
हा ना तरी तिं एका कानाने ऐकू येत, एका कानाने ऐकू न येत.
आता वय एवढं झालं म्हणल्याव तिला थोडस ऐकायला कमी होणारच.
हम्म.
तरी पण तिची काळजी घेत जा, हं. हम्म पप्पांची तब्येत बिघडली होती आता बरीये ना.
हा आता बरी. आता नॉर्मलच गोळीये ती खाल्ली हम्म.
मग बाकी काय म्हणताय.
काय नई निवांतहो झालं तूजा आवरल का?
हा माझं पण आवरलं आता. अजून आहेत ना माझ्याकडे भरपूर कामं असतात नाही जेवण नाही केलं अजून मामा आल्यानंतर जेवण करणार.
हम्म दुकानावर गेलती का नाही आज म.
नाही आज सुट्टी येती.
सुट्टीये म आता कधी चालू होणार.
आता होईल ना एक तारखेपासून चालू करणार न परत.
हो गहू आलाय का चांगला गहू. तुमची दुकान.
हा आता एवढंच घाण होत जरा. चांगलं आल्यानंतर हे करायचं, ऐक ना. तुझ्याकडे एक काम होत अ वाड्याला जाताना तू मेट्रोनी जाते का सिक्स सीटरनी जाते.
मी त्या दिवशी म्हणजे ऍडमिशनच बघाल गेलते ना मेट्रोनी गेलते.
हम्म ते परवडतं का हे सिक्स सीटर परवडत.
मेट्रो. परवडती पण मेट्रोच कसये हथून आधी आपल्या मेन रोड व सिक्स सीटर पकडा ची ते रामबडी पर्यंत रामबडी पासून मेट्रो स्टार्टते मग रामडी ते अ हे काय म्हणता ते अ रुबी हॉल रुबी हॉलपर्यंत. हे मग तिथं उतरलं ना मग जवळच कॉलेज दोन मिनिटं चालत गेल की आलं कॉलेज. असय पण बसच कस बस पाठीमाग थोडं उतरवती. म आपल्याला पुढं चालत जावं लागं
चालत जावं लागतं, तरी पण आता ऍडमिशन घेतल्यानंतर सकाळचं काम वगैरे उर कून तुला जावं लागेल. हम् तर लवकर निघायचं हम् जास्त टाइमपास नाय करायचं काय नाय डायरेक्ट गेली का आपलं घर टू कॉलेज कुठे कही नाही
नाही तिथं किती कॉलेजचं टायमिंग्स सात ते अं हो बसच ये जा करनारय बस काय करती अं कॉलेज सुट लं ना मग बस तिथं मेन रोडला असती म्हणजे बस स्टॉप च्या तिथं नाही का, रुबी हॉल त दुसऱ्या साईडला मग तिथून बस पकडली ना तर व्हागुलीच्या असती पण व्हागुलीमध्ये खूप गर्दी असती मग ब्ल्यु बेरी चौकातली पकडली ना म आपल्याला पाठीमागं उतरवती मग तिथून लगेच चाल
हो मग ते परवडत ना फक्त बसचा टायमिंग वगैरे थोडं व्यवस्तीत ते हे कर ॲडजस्ट केला ना, तर बरोबर सगळं नियोजन होतं.
कॉलेजचं टायमिंग सात ते साडेबारा य वाटतं
हो म तुला भरपूर वेळ भेटतो ना पुढे
दुपारचं असल्या मग ते कंटाळा येतो, उलट सकाळचं फ्रेश फ्रेश वाट
फ्रेश वाटतं, सकाळी उठणं आणि लौकर उठत जा आता तू खूप उशिरा उठते कॉलेज म्हटल्याव लौकर उठलं पाहिजे लौकर आवरायचं पटपट
उठण आता हम्म हम्म बाकी तुझे टिफिन आहे ते कसे चालू आहेत
हो चाललेत ना टिफिन टिफिनच्या मुळ तर मग वेळ भेटत नाही मला हो टिफिन असल्यामुळे मग खूप हे करावं लागतं ना
हाय म काम न हे त्याच्यातून आराम पण नाही तुला मग काय तर
चालायचं आता थोड फार सगळच बघायचं म्हटल्याव नाही होत ना? हो शरीराला पण चांगलं असत.
नजर मग कंटाळा आला कि मग बसून राहिल की अजून कस तरी थकवा
कंटाळा येतो मग हम्म तू खुप चालेल चालेल ठीक आहे चालेल म करते मी फोन अं फोन करते मी
हा नाही मग मी करेन ना फोन निवांत
कॉलेज ला जाताना पण काळजी घ्यायची
हो नाही स्कार्फ बांधून जाते कारण की आजकाल बघितलं ना
हो, त्यामुळे घरी येताना पण व्यवस्थित यायचं.
नाही स्कार्फ बांधून ये जा
हो म्हणजे आईला पण काळजी वाटणार नाही नाही तर आई काळजी करत बसते मग अजून आल्या नाही पोरी अजून आल्या नाही पोरी ह ह आणि हॅपीला क्लास लावायला लाव सांग पप्पांना म्हणाव क्लास
नाही मी क्लास त्याला म तेच लावल. तो घरी बसून आस टाइमप करुन मित्रांबर फिरत बसल त्यात त्याला एक वेड लागलय गेम खेळतोय मित्रांबर
हम् त्याला जास्त गेम पण नाही द्यायचं मोबाईलच द्यायचा नाही त्याच्या हातामध्ये
म्हणून त्याला ओरडायच तूच ओरड आत
हो त्याला आता आता घरी नाही ना तो
नाही ना बाहेर गेलाय, आता तेच तर पप्पा म्हणले नको जाऊ, म्हणला पाच मिनिटात आलो
हो हो चालेल चालेल काळजी घे आणि आईची काळजी घेत जा जरा आईचं जेवण वगैरे व्यवस्थित गोळ्या वगैरे तिला देवत जा
हुं नाही ती सगळं खाते तिला काय नाही खान्याचं प त गोळ्या नाही खाल्या त्रास होतो.
हम्, हम्
हम बाकी आहेच चांगलं तिज चालू निवांत असती तिच्या बहिणीचा फोन येतो. हम्म म तिच्या बहिणीतेचा फोन येतो मग ती बोलत राहती कधी कधी मग आसती खुश बाकीची त बायका बियका पण असतात ना ग तिला बोलायला. हम्म फिरती त्याता आपली ते नाही का ते खाली एक बाई तिज बारक ते पोरग ये ना नातू त्याच्या बरन गप्पा मारते खेळतो तिच्याबर मग त्याच्यामुळ तिचा दिवस कधी निघून जातो समजत पण नाही.
हम्म आता तिचं वय झालेलं आहे त्यामुळ वयानुसार तिला वाटतच हम्म ती जाणार होती गावाला काय झालं?
नाही जाणार आहे मी काय आता गावाला ते शेती शेती बघायला सगळं आता
हम्
काम दिले तिकडं हम् बोलून घेतलं ना तिला सगळ्यांनी तिकडं य य दिदीनी पण बोलून घेतले तिला माहितीहे का तिला हॅप्पीला हॅप्पी म्हणतो मी जातो हॅपीला म्हणलं नको जाऊ शाळा सुरू झाली तुझी म आईला म्हणतल तूच ये जाऊन हम्म येईन लगीच तिला कुठं करमत हितच हे घर सोडून तिला करमत नाही कुठं.
करमत नाही तिला कुठे मग काय हम्म कंटाळा येतो तिला नाही तशी ती स्ट्रॉग आहे त्या मानाने.
हा करते सगळं काम ति तिला नको म्हनले तरी करत राहती. तिजी हालचाल म्हणलं जाऊं तेवढंच त्या अंगाला हालचाल जेवढी होईन तेवढं चांगलं ये नाही तर मग बसून बसून तिचं कस हा खूप नाही तर बसून राहिलं मग तिला खूप ते कट त्यात मग ते आजून अंग सुजत.
हा नाही तिचे ते मागच्या वेळेस पाय वगैरे पण सुजले होते ना
हा, हा नाही मुदिने काय केलं हा गरम पाण्यामध्ये लिंबूच नाही का ते रस पिळा वाटत परत लिंबाचा पाला आहे तो चोळला म आता बरे झालेत. ताई तर दावाखान्यात लई दाखवलं पण तिला फरकच नाही म्हणती ती. म म्हनलं घरचे हेच्यानी ट्राय कर.
नाही तिला ते आयुर्वेदिक औषध आहे. मी सांगेल त्या डॉक्टरांना विचरून तिला ते औषध पाठवून देईल मग
बघ सांग.
चालेल चालेल ठवू ठेवू का मग? हो हो सांगा आईला मग हां हो चलो बाय.